हॅलो काय माहिती गड्या तुम्ही पहिला उचलला गेला नाही त्याला झिरो आल पा लावला होता पहिले तुम्हाला फोन केल का मी
अह.
हा चालू होता तुम्हाला पण ते उचलल्या गेला नाही वाटतं तुमच्याकडून ते गेलं झिरो होऊन.
हम्र नाही या शेती गटाच्या बायला कि गोईन खरंच काय पन्नास गुण झाले.
हा.
श पन्ना का आजग बंद कर बर. मग आता एक एक लाख भेट ना काय लगी.
आणंखीन पन्नास गुण भेट
हो का आणखीन चाळीस चाळीस अंदा आगून त्यांच्याकून भेटत्या म त्यांनी सांगेले. भेट ज त्याला भेटले का आपण दुसरा गट करू मग चालत्याल दोन दोन गट
हा मग कार सांगेल आहे ना म्हणजे त्या म्हणी एखादा गट तयार होत असेल तर करू म्हणी
मग करू ना तू मनीषा राहीन तुमची तू राशीन मी राहीन पूजा राहीन आमची अजून पाच सहा बायका पण गंज होतीन ना
आता हेच जर का भेटले तर गंज बाया तयार होतील
हा येनच सक्सेस तर होऊ दे तू एकदा
हा
हम पण मग एवढ होईल त्यायच्या गटामध्ये माहिती वाले बायेते आपल्या गटात राहायच्या नाही
कस काय ते
मग आता लागेता सगळी माहिती राह ती
हा ते ना दोघीलाच माहिती आहे मग आपल्या गटात राहणार नाही ब
मग आपल्याला ग्रुप घेन लागायची त्या त डायरेक्ट सर लोकायचा का त्याच्यावर ग्रुपवर फोन वर असं समजा मग तेव्हा माहिती येजाइन आपल्याला
हा नाही तर मग तसं आपल्याला काही कळाचं नाही इकडं काय इकड काय
एकदा यायचं सक्सेस झाल मग करू आपण आजूक काय नाही खळवळ कराची
नाही एकदा येला भेटू दे एक एक लाख मग तो -
हा हा तेस ना.
आज आत्ताशी पन्नास भेटले गुण द्यायला इतक्या दोन महिन्यापासून करू राहिलो तवा -
हा आणि पुून्हा आता उगाात झाडग्या पाण्याचं जमलं नाही आता बाया शेतात जाएल असतील- तर खरं जमत तर काम नधंदा सोडून एवढ-
मीटिंगला कसं काय जमलं?
मग आता उग हे झालं का? त्यांच्या नशिबानं यंदा जरासक बरंय.
हा
पुराचं कारवी भेटान पुण्याला जाण म्हणती एक दिवस.
जाव का?
बोला ना ते फोन काय एवढ अर्जेंट नाही. ते बचत गटाच्या बा- हा नाही परवा दिवशी ना- अ सोमारी सोमारी नाही नाही अजून- काल तर ख्वाज्यावाडीला सकाळी फारज करीत होती. कोणाच्या इथं? त्या हॉटेल वाल्याच. मंगल कार्यालयत, काय माहित काहीतरी हॉटेल म्हणी बाई. शाबुदना. हा पायी गेले का? हा. दिंडी गेली का? हा. पै गेले ना. एसटी नी नहीं, पै गेले दादा. आमं नाहीे आता आमच्या दोघीच झाली पण नाही बाकीच्या बायाला बोलणं लागत ना त्या आमची ग. ता हम काल खजोडीर होती म्हणलं. ह रात्रीचा मुक्काम का! म काल झाला असल काल झाला असल ह खजावडी सकाळी पारळाचा घेतला त इथून निघली ती पुन्हा. वाटेऊ आट ग ते पण त्या आळ दिला तर ल सांगू राहिल पूर आला येड्यावानी.
आळंदीच्या त्या इंद्रा यांना दिला लगे कितीक मारण्याचा घरंदार व उरहिली. पुण्याला तर गर तुटून डायरेक्ट. त आळंदीमध्ये यायचं नाही सांगितलं दिड्यायला. दुसरीकडे मग काम नाही का. हम्! काय करू हा मग घेऊ नका म्हणले ना पोलीस नको ते काणच नको. ह पुरे बाप अडा्यावा आणि डायरेक्ट गेले दाख कमी झालं म्ह का. को ते म्हण राले दिंडा यत राहा बरोबर देव पाणी वाजूल करतो रस्ता देतो. असं होन रले. म्हण रा फोनवर खरच. आणि ब पाणी त मिळे का? पो पोट क बाव ज काय चाललेलं पाणी कमी होतं बाबाच्या मनाय पला लागलं पाण बाई. मग गेल आ खरी मणलाठून ख गेल होत र. र बाबा का बाबा का सोदे बाबा म्हणजे आता वारेल ते आम्हा लग्नच्या आहेत जण तुम्हाला तर किती तुमचं लग्न झा. हो तेनी पाहिले ना. मीना पाहिले माझ्या लग्नाच्या आधी वारले न ते. मग त लागण्याच्या आधी बी म्हणल ते कधी वारेल काय वारेल आता. पण का दिवस नाही जा नाही. येडया. किती रजाचेले रे किती दि झाले चौदा वर्ष. मग चौदा वर्षी त्या चालंच.
ते एक बाबा येत का आता ते ते पाहि म ते वाारले तदु काका हे बऊ ये मग दु काका. वारले ते, आता माग वारले आणि किवा वर्षभर झाला असं ना आता. आता वारले ग दुकाका वसत. व दू का का म्हण राल मी अन तुमचं मथर मच गेला मावतीला ते. होम
मग काही येत मग पु पाच मिनिट झाली आताहा मिनट. जया झोपली काय ऐकलेल्या आमच्या गप्पा.
काका नव्हते ते. यादव काका होते यादव काका.
यादव काका ती म्हणते यदव काका नसत यादव काका होते. हा आता म म तिकडच तशाच म्हणते त्यांला सगळे आमच्या तिकडे. वेदू काकाच म्हणत्यात.
मिरच्याला बरं भाव सापडला तुझ्या व अर्चना.
चाळीस रुपये
चार हजार बरी आहे म. तुला झाले काय चार पाच लाख रुपये मग.
कायच्याव्ह चार पाच कसकाय होईन.
फोन चालूये तो बचत गटाच्या बायांचा.
चार पाच लाख नाही होणार ना ताई.
झाले असते ग बाई पाहिले तोड्याला कधी भाव भेटला असता तर.
हा पहिले ते वीस तीस जण सतरा सतरा कुंटवली ते तोडेल भाव सापडला.
तुम्हाला आले पण कार्याचे पैसे. झाल नाही अजुन कंप्लीट.
पूजाला आले काय?
हा चौदाशे आले वो.
चौदाशे आले लगेच.
हा फोनवर आले ते अजून खात्यावर नाही पडले.
हाव ना पण मग ते आल्या सारखेच आहे ना आता.
हा आल्या सारखेच आहे. आरूण ताईंते म्हणे आम्हाला गण किती दिवसांचे ईयेल आहे. पण मग खात्यावर कुठ पडले.
नाही पडेल आहे खात्यावर.
नाही पडले ना. जा पडन पडन नाही नाही पडण. आपण कुठे लगे आपण त्याला डोक्यार वजी घेऊ रायलो.
हा तेच आहे ना.
तुम्हाला किती वाजता ईयेल आहे. अकरा वाजून सत्तावीस अठ्ठावीस मिनिटांनी ईयेल आहे. मला अकरा वाजून बावन्न मिनिटाला.
तुम्हाला अकरा वाजता आली का सई.
हा
हाव का
मै जरी पूज्याला खात्यार पडे समजा. मु बी पडेच असते असं समजा आपल.
चौदाशे रुपये पिन पहिले किती एकवीसशे काही आहेत तुम्हाला.
एकवीसशे आहे भेटल. तुल नाही भेटले का ते.
हा ते एकव्वीशे भेटेलय ना मला.
मला भेटेल आहे. नाही भेटेल. तुझ्या जवळ चुकी तोय चुकल होत ते. ईद लागेल का? इथं का सांगते मी थांब लावायला त्याला. झकमारायले
तुम्ही पूजाकडे आल्या का, पूजा तुमच्याकडे ईयेल आहे ताई.
पूज्या मायाकडे आली.
हाव का
नाही ग मीच ईयेल आहे तिच्याकड. ती नाही हिंडत तिलाच येते बाया घर बसले बोलायला. जादा गरज आम्हाला आहे येन पडतं मग.
हाव का
पोटातल्या गोष्टी निघत्या ना एवढ्या तेवढ्या.
हा
ह सांगून का देईना व्हय पुन्हा कोणाला.
किती मिनिटं झाले.
आठ झाले आता दोनच मिनट नववत आली
अरे काका बईलाव काडे पाण्यात घरी अस तिथ
ती म्हणते मला आवाज येत नाही आ करत नुसती
माऊशी
मावशीचा निव आहे ना ना मावशी ते येत तेल्ली मावशीला ज मागं पडेल होती
मला आं आता माग फिस नाव घरी नवतं तेव्हा
मी बी लावलात सकाळी पण मावशी घरी नाहीये मावशी बिनती मिीटिंग ला आहे ना गट शेती
हा हा काय करता हेवती र
काय मी ते कायरी चालयचछकुलीच्यान त्याच्या घरी मी नाही केले गड्या
घरी का
हा
हा नसतं मी आच ऐकलं का नसतं त्या सरलावकायचं स्वागत कराचंही आज का
नाहीो कायतरी मीटिंग सारी त्यांची कवत सारी ती रही
ते सर लोक येले का
हा
हा का
हो
ह बस जास लगची
चाले त्याची मीटिंग मली असणार
हा का अंगरेतना द मिटं झाले काच हम्म पाच सेकंद राहिले तीन सेकंद दोन य झाले दहा मिचात हा हा बरं एकच तर बघ आपण